त मप हॅलो हा अमृता बोलते हा काय चाललंय
आणि
काय ते
तू काय चाला
माझं पण चालू आहे दररोजची कामं
हा हा तलाला
नाही बघा अजून करायचंय आत्ता चालू करायचं
हा कॉलेज ना मले
होय जाऊन आले मगशी तीन चार वाजता
हां हां
मग तुमच्या घरातले कसे आहेत सगळे
म
आमच्यात पण सगळे बरे झा कोण कोण असतय तुमच्या घरात
म्हणज मी माझे मिस्टर शास अस आणि चौघं राहतोय
हा दुसरं असं दीर वगैरे त्यांनी काय नाहीत का
आहे काुल आहे म्हणजे आधी होती आमची जॉईंट फॅमिली पण आता कस ते कोरोनाच्या हुच्यापासून जरा सगळे सेपरेट झाले ते त्यामुळे कस सगळे फंक्शन हे ते सगळं आम्ही एकत्रच एन्जॉय करतोय राहायला तेवढा वेगवेगळ आहे सगच
ह हा हा म्हणजे तुमचे दीर नाहीत खर अस भावकी टाईप सगळे आहेत
म्हण देन नाही असं मी कसं सुलत आहेत त्यामुळं खरं असं वाटतचंच नाही कारण सगळं आम्ही काय करायचं अस ते सगळं एकत्रच करतय ना त्या का वाटतत नाही एढ
चलीलीच्या आमच्या घरात काय आजी आजजा माझा भाऊ एक आहे परत मम्मी पप् पा परत काका पण असतात खरं त्यां त्यानी बाजूला म्हणजे आमचं पण सगळ असं एकत्र असते सण वगैरे तेन. खरं तुमच्यासारखं जसं करून वगैरे खायला बाजूबाजूला आणि काकास नाही पण मग दोन मुली आहेत दोन नाही तीन आहेत आता एकटीचं लग्न झालंय हॅलो
मागोलत
हा तेच एकटीच लग्न झालंय एकटी शिकाल्या अजून लहान अय.
हा हा मी अपडाऊन करताय कॉलेजला काय हॉस्टेलवर आहे?
नाही रूमवर असते. रूमवर अ?
तू कोण राहातय?
रूम वर मी आणि माझा भाऊ राहतोय म्हणजे त्याला पण सांगलीतच भेटले नाही ऍडमिशन.
हा हा तो कशाला हाय?
त्याचं इंजिनिअरिंग चालू आहे सेकंड इयर डिप्लोमा.
हा हा.
मग कुठं आता वेगवेगळ रूम करत बसायच आणि पैसे पण भरपूर आहेत. आणि त्यात कसं मेसच पण जेवण काय चांगलं असतंय नसतय.
बनवून खातय का?
होय आमच आमी मीच करते जेवण.
हा हा.
मग आमच आम्ही बनवूनच खातोय.
तूच्या भावाला काही येत नसल.
त्याला कुठलं तो अजून लहान आहे तो कुठलं करतोय.
मग तेव काहीतरी करते असं वरवरवरची कामं जर पाणी आलं असल मी अभ्यास त्यां जास्त असला मला तर मग त्यों पाणी तेन भरतोय.
हा हा म कांदा बिंदा तेन चिरायला द्यायचं तेजाकड.
हा नाही द्यायचं काय नाही. खरं उगाच कुठ तर कापून वगैरे घेतला तर आणि माझ्याच आणि डोक्याला ताप ते. त्या त्यापेक्षा मग मिच करायच् आणि काय दोघांच एवढं पण लोड होत नाही नई.
हा हा.
त्यामुळे चालतय मग आधी मधी कधीतरी रविवारच ते सुट्टीत सलग असली तर मग गावाकडे जातोय. नाहीतर मग कधी तर मम्मी पप्पा येत्यात.
हा सगळ मॅनेज होते काय?
करायचं मॅनेज आता मग असं दोघांच म्हटलं खर्च पण भरपूर होतोय ना एवढं त्याने ते कुठलं घालणार
होय
कॉलेजच असतय रूमचं भाडं आणि ते डबाने लावायचं म्हटल्यावर आणि जेम ते मझ आणि जेवण होत तय ते हे कसं आपल्याला पाहिजे तस करायला येते खायला येतय.
नास्ता आहे पण कायत चहा वगैरे पिऊ वाटला खाऊ वाटला तर ते बहीर जाऊनच करायला पाहिजे नाही आपलं आपलं नसल्यामुळे काय करत
होय आणि बाहेर कुठं काय आता दहा वीस रुपयाला काय येतंय होय.
ह
एवढं मला पैसे लागतात मग त्याच्यापेक्षा गप्प आपण आपण करून खाल्लेलं बरं आहे अन दोघान आणि दोघांचं काही लय लोड होत नाही ना एवढं काय होतेय सवय किती दोन तीन चपाती भात त भाजी काय ते
लहान कोणतरी आलंय तिथं
होय ती दिदी चेपटे तिथं लहान मुलगी आल्या तिला शिकवायला म्हणून लावून दिल्यात ते काय शिकतात- ते लहानपोर आम्हासनी शिकवत बसतात
हम्
तुमच्यात मग असं लहान कोण नाहीत का
म्ह आहे ती पण सगळे आमच्याच असत नुसत दंगा दंगा दंगा करतात आता आणि जरा शाळा चालु आहे त्यामुळे काय एवढं नसत एखादीच फेरी होत्या फक्त हे तर शाळा न शाळा नव्हती त्या वेळेला रोज सकाळ सकाळच उठल्यावर आमच्यातच असायची ती
हा हा
एका ना तीन चार झाल्यात न ते तीन चार असत बाहेरच्यांना एक दोन येत्यात बस व सलाम म आहे आटोडे आणि मी राहायला आता उपरीत आहे
हा हा
मला दिलेल गाव हुपरी
हा हा उपर हिमत इथं काय तुमचं पण चांदीचाच व्यवसाय असेल
तेच चांदीचाच व्यवसाय आहे आमचा पण
हा हा मग तुम्ही चांदीच्या व्यवसायात नेमकं काय तयार करता
आम्ही सहसा म्हणजे अ आता ते जोडवी तयार करायला किंवा पैजण तयार करायला ते पट्ट्या लागतात कानी
हा
त्याच पुढं तयार करत जातात नाही मग ते आमच्या सोप्याच्या मशनरी आहेत
हा
कंपनी आमची स्वतःची म्हणजे ते पट्टी तयार करायचं
हम्म हम्म हा हा
आखचे गिरते नाही मग ते एकेकांची फिरते ते म्हणजे ते पैंजण ते आणुन दुसऱ्या व्यापाराला विकायचं
हा हा
आधी कुठ एकत्र होत त्यावेळे सगळंच आमच्या कंपनीत होत होत म्हणजे कच्चा माल आणण्यापासून पैंजण तयार करून विकू पर्यंत ते सगळं कंपनी एकाच कंपनी सगळं होत होत मग आता कसं झालंय सगळंजण सेपरेट सेपरेट झालेय त्यामुळे प्रत्येकांच्याकडें वेगवेगळं गेले नाही दोघांच्याकड फिरती गेल्या आमच्याकड कंपनी आल्या अजून एक दोघं होत त्यांच्याकडे पण कंपनी होत खरं त्यांनी काय विकून टाकली होत ती
हम्म हम्म मगदा चालू म्हस धंदा मोठा होतोय अस जोरात आता चांदी महाग झाली नाही.
आधीण होत खरं आता नाही तेवढा. आता कसं झालंय जरा चांदीच रेट वाढल्यात नाही त्यामुळं काय एवढं होत नाही
हम्म
चांदीचा रेट कमी होता सगळे जणी करत होते त्यामुळे चाल
होय
आता काम कमी या लागल्यात आता शक्यतो ते खोटी ज्वेलरी आल्यापासून क नाही कोण ह्याच्याकडे जास्त बघणच झालं
होय होय आता सगळे कसं ते एक ग्राम सोन्याचं मिळते म्हणायचं कुठंता उडबाला पैसे घालायचं म्हणायचं आणि गप्प घेतल्याला बरं म्हणतात
त घेतलं कि दादा पंधरा वर्ष तेच घालायला लागते नाही.
चोरी वयज पण काय नाही चोरी झाल्या तर पण जीवाला लागण्यासारखं काय नाहीच आहे.
हो आणि डिझाईन वेगवेगळे ट्राय करायला मिळते्या हे कस एकदा घ की एकच घालून बसायला पाहिजे.
होय होय.
एक दोन वर्ष गेलं की पैसे फिटलं म्हणतात.
हम्म
आमच्यात पण काय भाजीपाल्याचा व्यवसाय असोय.
हा
मम्मी पप्पा त्यां सगळे आमच्यात हेच विकतात बाजार करतात नाही प्रत्येक गावचा..
हा हा
शेतात पण थोड्या बहुत लावतात काहीतरी भाज्यात.
हो
हॅलो! हा आवाजे आलाय का?
हॅलो!
हॅलो!
हां बोलकी आहे.
हा तेच म्हंटलं आमच्यात पण भाजीपालाचा व्यवसाय करतत.
हा हा असथे किती आहे म्हंटलं.
शेती होय शेती काकाच्या आणि आमच्या तर दीड एक करा.
हा हां.
मग असं आम्हाला कितीतरी ते घुंट येतं ते मला काही कळत नाही सोडा ते.
हा.
मग काकांचं कसं आधी आम्ही एकत्रच करत होतो मग. आता ऊस वगैरे त्यांनी फक्त आता जरा असं वाटणी करून घेतले. माझा थोड्या ह्याच्या्यात ऊस असतय आणि थोड्या ह्याच्या्यात. काकाने काहीतरी फुलं लावल्यात.
हम.
आणि आम्ही हे केलोय बा ह ज मेथीची भाजी केल्या. मेथी आणि भेंडी लावले मग आता ते म तिचं तेवढं ते झालं की मग. भुईमगाच्या शेंगा लावायचं म्हणतात बघू आता काय होतं.
हा हा.
पाऊस ते नाही आहे ना त्यामुळे बघू काय करतात.
ली चालू होईल.
् होय तेवढंच मध्ये चार दिवस. पडला पण आता कायच नाही आहे ना, सगळं ऊनच पडलेय पूर्ण.
आणि जरा पाऊसच लागयला पाहिजे.
तेच की, तुमची शेती किती आहे?
तुमची एक एकर आहे की.
एक एक आहे मग तुमचं काय लावताय त्यात
नाही आमचं ते ऊसच असतय. आणि थोडी मग. काही माहीत आहे ना आमच्या ते मग वैरणीला जरा असं लागतंय त्यामुळ. अ एक थोडी वैर न असते बाकीच सगळं ऊस केलेला असत आमच्या शेतात कसं. अ ह्याला, पावसाळ्यात पाणी राहतं त्यामुळं काय चालत नाही दुसरं काय करायला.
हा हा
करायला पाहिजे, नंतर म एक वेळ भात येतोय - पुन्हा कसं होतंय कंपनी जायचं, घरात पण मग ते बघायचं म्हंटलं की, लोड होतोय नाही.
हा चालतंय मग ठेऊ का? हा